हॅलो हां बोला. आ मेघना बोलताय.
आ.
मेघना बोलतय. हॅलो. हा कुठून बोलतोय आपण? कुठून बोलताय? महाराष्ट्रात तच आहे हा.
हा.
कुठून बोलताय? मी नाशिक वरून बोलतोय.
होके. मी कोल्हापूर
कोल्हापूर अच्छा अच्छा, काय करता आपण?
काय नाही घर आहे.
अच्छा, मी पण घरीच आहे.
जॉब वगैरे करताय?
हो जॉब करते मी.
ओके काही आपलं काही हो मी पण जयपूर जॉब करतो मी पण
कोल्हापूर मध्येच.
हो कोल्हापूरमध्ये.
गाव कुठलं कोल्हापूर मधलं?
कोल्हापूर मधलं गाव रांगोळी.
रांंगोळी, अच्छा ओके. आम्ही नाशिक मधल प्रॉपर नाशिक
प्रॉपर नाशिक मध्ये आहे का? ओके जेवण झालं?
हा केव्हाच आता तीन वाजत आले. आमचं लवकर होतं दहा वाजता.
ओके.
तुम्ही काय जॉब करता?
मी आय. टी. आय. कंपनीमध्ये आहे.
आय टी कंपनी का?
हम्म.. हा.. हा.. आय. टी. कंपनी.
काय एज्युकेशन झालंय तुमचं?
डिग्री पूर्ण झाली.
कसलं?
कॉमर्स मधून.
अच्छा.. अच्छा.. हम्म.. ह्म्म्म.. मग कोल्हापूर. कुठलं जॉब आहेत का तसे?
हो आहेत की.
अच्छा..
तुम्ही.. तुमचं काय शिक्षण झालयं.
माझं पी. एच. डी झालं आहे. पी. एच. डी. डॉक्टर रेटमी.
बरं.
मी पुण्याला असते, पण सध्या नाशिक मध्ये आली.
पुण्या मध्ये कुठे?
पुण्यामध्ये शिवाजीनगर.
बरं..
युनिव्हर्सिटी माहितीय. पुणे युनिवर्सिटी. हा तिथं. तिथं असतो आम्ही.
हम्म.
मग. मग तुमचं अ-हे कसं असतं शेड्यूल कस असत?
हम.
तुम-
रुटीन सकाळी नऊ. नऊ ते संध्याळी पाच.
अच्छा.
हम्म... जायला एक तास.. यायला एक तास..
अच्छा आणि मग अपडाऊन कशाने.. अपडाऊन कशाने करतात. अच्छा अच्छा आता पाऊस चालू आहे.
नाही इकडे कोल्हापूर भाग आहे म्हणजे त्या साईडला पाऊस आहे कोल्हापूरला. इकडं आमच्या साईडला अजून तरी काय नाही. तुमच्या इकडं.
आमच्या इकडे काल पडला. आज नाही पडला पाऊस.
बरं. हो आमच्याकडे आता पाऊस अजून तर पडायचा आहे. काल फक्त- थोडं बारीक आलत. आता काही नाही आज आज तरी काही नाही.
अच्छा.. पाऊस पडला का बरं वाटतं आमच्याकडे- पाणी कपात केली डायरेक्टली. आठवड्यातून दोन- एक आत्ता एक दिवस पाणी नाही आणि आता जुलैपासून दोन दिवस पाणी नाही.
आमच्याकडे नाही, आमच्या इकडे डेली पाणी असतयं.
मग तुमच्या इथे गंगा काय ते-अ कोणतं ते-अ राधाकृष्ण- आम्ही युनिव्हर्सिटी मध्ये आलेली मी शिवाजी युनिव्हर्सिटी
शिवाजीन हा हा
एक महिना होतो तिथं छान आहे कोल्हापूर छान आहे फिरण्यासाठी राहायसाठी पण छान आहे आणि माणसं पण छान आहे तुमच्या इकडची सगळे कोल्हापूर कराड सातारा छान आहे तिकडचे लोक
ह हा
हम्म आमच्या इकडे एवढे खास स् नाही आहे नाशिककडे एवढं
बर. आम्ही त्या भागात तरी आल नाही ना ना शिकला त्यामुळे एवढ. ही प
नाही तुमचे लोक तिकडेच राहतात कराड सातारा
हो त्या साईड लाच आहे सर्व तिक हम्म.
पण छान आहे आम्ही ते हां घरी.
अज गेल् नाही का जोबला.
नाही आज पा काय म्हणतात ना थोडं काम होतं. काय गेली नाही. बाकी
एकदम
जरा
हम्म हम् तुमचं कामाचं स्वरूप काय म्हणजे कॉमर्स मध्ये काय करतात तं.
हम् काय
तुमच कॉमर्स मध्ये काय असतं हिशोब अकाउंट वगैरे असं असतं का. अच्छा हम् हम् तु आमच्या निपाणीला आलो होतो आम्ही निपाणी जवळ आहे ना कोल्हापूर पासून
हो कर्नाटक् का कर्नाक ब
हा ते कागलच्या त्या युनिव्हर्सिटीत रस्त्याने जायच्या ना गाड्या त
होय होय कागल लिपन आणि कागल निप्पाणी आणि कोल्हापूर कागल हायवे.
हो हो बरोबर आहे मगज युनिव्हर्सिटी जवळनुच त्या काढा जायच्या
होय.
आणि ते कन्हेरी मठला गेलो होतो आम्ही तिथ अं ते अ काय म्हणतात तस नाही का. कन्हेरी मठ
कनेरी मठ
हा ते पण छान आहे शाहू पॅलेस वगैरे ते रंकाळा तलाव
हा हा फॅमिली ट्रिप आलती का.
हा छान होतं आमच नाही मी इथं होती ना पीएच डी करत होती तेव्हा आलती. तिकडे हम्म छान आहे वातावरण वगैरे एकदम छान आहे सगळं अस एक महिना होत. होतो आम्ही सगळं तिथ आमचे माझे गाईड होते तिथले युनिव्हर्सिटी मधले गरडकर सर म्हणून त्यांच्या अंंडर मी पीएच डी केलेली आहे.
हा त किती किती इयर्स लागले पीएचडी व्हायला.
ए नको ना आणु अ मालाफ चार वर्ष
चार वर्ष
हम्म
क हा
एक अठरा मधे झालंय माझ अठरा अठरा झालंय माझ, दोन हजार आठ
अच हा हा
मग नंतर जॉब चालू केल ह आता सहा वर्ष झाले हम्म सहा वर्ष झाले अस बाकी अन मॅरिड ये
हो
अच्छा ह ह
तुमचं कसं चालूय मग आणि
काय नाही खायचं प्यायचं मजा करायची
हम् ते तर आहे बर
ओके
काय करतो आत्ता सधी
सध्या झोक्यावर बसलीये झोका घेते
बर ते पाऊस नाही का आता
काय
पाऊस नाही आहे का तिकडे
नाही पाऊस नाहीे आमच्याकडे काल होता पाऊस आज बंद झालाय सकाळ पासून नाहीय पाऊस काल धोधो पडला पाऊस बऱ्यापैकी आमच्याकडे हे कुंभमेळा आहे, आता चालू वा होईल ऑक्टोबर मधै
मोठा असतो ना कुंभमेळा तुमच्याकड हम ह
मग सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत सगळं सगळं चिक खल झालेलं आहे सगळा
एव पहचार जथे सांग
हम्म
हम्म आमच्या इकडे तर या मागल्या वर्षी ना या महिन्यात तिकडे पूर आला होता
अच्छा
हम्म
नाही मागच्या वर्षी तर खूप पाऊस होता कंटिन्यू पाऊस होता मागच्या वर्षी आमच्याकडे तर नदीला खूप बऱ्याच हा तुमच्या इथं पाऊस भरपूर असतो तसा
हम्म
असं हिरवळ शी सगळी आणि ऊस जास्त असतो ना
ऊस जास्त असतो
हा अच्छा चांगलंय, तुमची पण शेती का? चहा सहा वाजता
लज लेडीते
आता जेवण दहा वाजता झालं मग मध्ये काही च्याऊमाऊ खाल्लं जात मग संध्याकाळी चहा वाजता चहा सहा वाजता चहा पिऊ.
हा हा हो आमच्याकडे वार सुटले. येईल पाऊस इकडे पण वातावरण होते पावसाचं नाही छान वाढतं बरोबर अगर इकडं वातावरण पासत होते तर पाऊसच य आणि ने हे वार
हम्म हम्म अच्छ इकडे काय नाही वा काय नाही. शाळा असते आमच्या समोर शाळा आहे. त्याचा आवाज येतोय ऐकायचं छान वाटतं दिवसभरात. मध्ये काहीतरी. मग तुमच्या घरी. कोण कोण असत.
ह
हम्म
ह
अच्छा. वडील काय करतात तुमचे.
वडील एमआयडीसीत आहेत.
अच्छा अच्छाओके हम्म हम्म. बरं मग ह
तुमच्या घरी कोण कोण असत.
अ भाऊ ये आई आहे आणि फॅमिली. भावाची असं मुलं आहे त्याचे.
तुम्ही तुम्ही लहान आहेत का मोठे?
मी सगळ्यात लहान आहे. मी सगळ्यात लहान घरात. काय?
ते.
हॅलो!
हॅलो!
हॅलो हा काय म्हणाल.
हॅलो आवाज नाही येते हा बोला ना.
हा वय होय किती होय किती विचार ह्. बर.
असचछा .
तुमचं किती आहे.
ट्वेंटी.
आं.
ट्वेंटी वन.
अच्छा अच्छा ओके तुम्हाला वेळ आहे अजून.
हो वेळ आहे अजून मला.
हम्म तुमच्याकडे उशिरा लग्न केली जातात कि लवकर. लवकर उ लग्न केले जातात का उशिरा.
आमच्या इकडे क यावेळी आपल्याला वाटत बाबा हा. वय झाली तेव ळी करू.
आता मुली भेटत नाही लग्नाला आमच्याकडे. पंचवीस सव्वीसत्
बर क...
आ!
ह..
हॅलो!
हॅलो! प्लेन तेव सगळं ट्रेन..
हॅलो! हॅलो हा बोोलो ना!
हा.
ह..
ना ख..
हा बरं ठीक आहे चालेलल मग बोलया नंतर मग.
बोल्या का!
हा आवाज येतोय ना मला काही..